हा मला मस्त तुम्ही कशे आहात?
आम्ही पण मस्त हो. मग मीय शेती करत होते मग एक विचार आला मनामध्ये आपण शिंदे से ती करायला हवी. मग शेंद्रिय शेतीबद्दल तुम अ शेंद्रिय शेती करणं रासायनिक शेती करायची नाही सशेंद्रीय शेती करायची मग त्याबद्दल तुमचं मत काय? .
सेंद्रिय शेती का?
ती करणं आजकाल काळाची गरज ठरली आहे.
सेंद्रिय शेती तुम्ही सांगा ना थोडी माहिती त्याबद्दल.
हॅलो
हा बोला ना भारता भारत
कदाचित तुमचा अर्थ शेंद्रिय शेती आहे शिंदी शेती म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशक आणि इतऱ्या नाशक यांचं कमीत कमी किंवा अजिबात वापर न करता शे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे म्हणजे शिंद्रेय शेती करणे. पद्धती जिवणीची सुपिता टिकून आपल्याला ठेवता येते आणि अ सुरक्षितांना उत्पादन पण करता येते.
हां हां.
ह रसायनिक खतांचा आजकाल लोकं खूप वापर करताय त्याच्यामुळे आपल्यांनं आपल्या आरोग्या ते रोग वगैरे होतात. त्याप म आपल्य आरोग्य बिगडतं. त्यामुळे आपण सेंद्रिय शेती करायला हवी.
हम्म हम्म.
आणि शेंद्रिय शेतींची काही उ काय म्हणलो?
भारत हा कृषी प्रधान देश आहे आपल्या देशातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत. पूर्वी नैसर्गिक पद्धतीने शेती करत होते.
ह शेणखत, कंपोस्ट खत, किंवा गांडूळ खत वापरुन पण आपण सेंद्रिय शेती करू शकतो.
हो ना परंतु उत्पादन वाढवण्यासा ठी. पद्धतीने शेती रासायनिक खते आणि कीटकनाशकांनचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झालाय. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली. पाण्याची प्रदूषण वाटले. आणि मानवी आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम दिसू लागले.
हो ना. अगदी बरोबर आहे. आणि सेंद्रिय शेतीमध्ये मा तीवर पाण्याचे संवादन पण करता येते आपल्याला. आणि जैविक कीटकनाशक आणी जैव खते वापरता येतं. पर्यावरणपूरक शेती पद्धतीचा आपल्याला अवलंब करता येतो. आणि का फायदे पण आहे. जस की बघायला गेल तर आपल्याला जमिनीची सुपिकता वाढवता येते. उत्पादनाची गुणवत्ता सुधारता येते. पर्यावरणाच प्रदूषण कमी करता येत आपल्याला. आणखीन रासायनिक अवशेष मुक्त अन्न मिळतं आपल्याला.
हम्म हम्म.
आणखीन दीर्घकालीन शेती ही आपल्याला शाशवत ठेवता येते मुळात. हे महत्त्वाचं कारण आहे.
हम्म हम्म. यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेती ही पद्धत महत्त्वाची ठरते.
आणि सेंद्रिय शेतीचे काही तोटे पण आहेत. आपल्याकडे म्हणजे बघायला गेल तर सुरुवातीच्या काही वर्षात आपल्याला उत्पादन कमी मिळू शकतं. नंतर आपल्याला वाढ होते होत उत्पादनात. पण सुरुवातीला कमी होते. त्यामुळे पण एक तोटा होतो. आणि शंद्रीय खतांची उपलब्धता आणि व्यवस्था पण आवश्यक कसणं आपल्याकडे गरजेचं आहे.
हो हो.
आणि किड व रोग नियंत्रणासाठी अधिक नियोजन करावं लागतं आपल्याला. सेंद्रिय शेत ति जर करायचं म्हणलं तर. आणि आपण जास्तीत जास्त आता रासायनिक खतं वापरण्याऐवजी सेंद्रिय शेतीच करायला पाहिजे. कारण आ पल्यासाठी पण चांगलय आणि दुसऱ्यांसाठी पण चांगलंय. आजकाल लोक सेंद्रिय शेती करायचं म्हणलं तर, श्रमबळ खूप लागतं त्याच्यामुळं सेंद्रिय शेती कोणी करणा गेले. कमी प्रमाणात वापरली जाते शेंद्री शेती. रासायनिक खतांचा वापर करून, रासायनिक शेतीच केली जाते. त्यामुळे आरोग्याची हेळसांड होते. त्यामु अ म्हणजे आपल्या जमनी ची पण जमिनीमध्ये पण सुपिकता राहत नाही. त्यामुळे आपण सेंद्रिय शेतीच केली पाहिजे.
हम्म हम्म.
पाण्याची प्रदु न वाढले. आणि मानवी आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. यावर उ पाय म्हणून सेंद्रीय शेती ही पद्धत महत्त्वाची ठरते.
सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खते आणि कीटकनाशके न वापरता. शेणखत कंपोस्ट खत. गांडूळ खत. हिरवी हिरवळीचे खत. जीवामृत गोमूत्र यासारख्या नैसर्गिक साधनांचा वापर करून शेती करणे.
हो ना, अदी बरोबर आहे. आणि रासायनिक खतांचा भाव म्हणला तर अति डी, ए, पी. किंवा इतर कोणत्याही कृतिम रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. वापर करू शकत नाय आणि नैसर्गिक खतांचा वापर म्हणजे कसय शेण खत, कमंपोस्ट खत, गांडूळ खत आणि रोई त्यांचा वापर करून आपण सेंद्रिय शेती करू शकतो.
सेंद्रिय शेतीची अनेक फायदे आहेत. या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता टिपकून राहते. पिकांचा दर्जा सुधार अन्न अधिक पौष्टिक आणि सुधारक मिळते. पर्यावरणाचे संरक्षण होते. भूजल आणि हवा प्रदूषित होत नाही. तसे शेत शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळण्यास मदत होते.
हो ना, अगदी बरोबर आहे. आणि शेंद्रीय शेतीचा मुख्य फायदा म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवता येेते. शेंद्रीय खतांच्या वापरामुळे जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते आणि जमीन भुसभूशीत राहते. आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर म्हणजे असं बघायला गेल तर या पद्धतीनं शेंद्रीय शेतीच्या ह्या पद्धतीनं, पिकवलेलं अन्न -धान्य आणि भाजीपाला रासायनिक मुक्त विषरहित करून असता. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका नसतो. आणि शेंद्रीय शेती करायचं म्हटलं तर पाण्याची बचत धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते.
आज ग्राहक ही सेंद्रिय मालाला अधिक, पसंती देत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेत तिला भविष्यात मोठी संधी आहे. सरकार ही विविध योज जने द्वारे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत. त आहे. शेवटी आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि निरो ठेवण्यासाठी सेंद्रीय शेतीला पाठिंबा दिला पाहिजे. निरोगी माता, निरोगी पिक आणि निरोगी जीवन हा संदेश आप ण सर्वांनी लक्षात ठेवला.
अवलंबून घेरला पण पाहिजे. हो अगदी बरोबर आहे तुमचं आणि पर्यावरणाचं रक्षण सेंद्रिय शेती करताना बघायला गेलं तर रासायनिक प्रदूषण टाळलाय, टाळता येत आपल्याला. आणि परिसरातील जै-विविधताचे पण रक्षण होतं. म्हणून आपण सेंद्रिय शेती करणं खूप गरजेचं आहे. आणि सेंद्रिय शेतीमध्ये ग, विकत खत आणण्याऐवजी आपण घरगुती पण खत तयार करतो. जस की शेण खत वगैरे गांडुळ खत आपण घरी तयार करता येतो. त्यामुळे शेंद्रीय शेत ला. पण कमी पैसा म्हणजे खर्च होतो. रासायनिक शेतीला पैसा खूप खर्च केला जातो.
हम्म.
तिथे श्रमबळ खूप कमी आहे. आणि सेंद्रिय शेतीला श्रीमबळ खूप लागतं. त्यामुळे लोक आज तरी रासायनिक शेती करण गेले, करायलेत सेंद्रिय शेती करण गेलेत.
सेंद्रिय शेती केवळ शेतीची पद्धत नसून ती निसर्गाशी मैत्री करणारी जीवनशैली आहे. आज रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेक झाल्यामुळे माती, पाणी, हवा प्रदूषित होत आहे. त्यामुळे सेंद्रीय शेती ही काळाची गरज बनली आहे.
हो ना अगदी बरोबर आहे तुमचं.
सुरुवातीला उत्पादन घाहीच कमी होऊ शकते. सेंद्रिय
सेंद्रिय शेती ही खतेज मिळते सेंद्रिय कर्भ किंवा सूक्ष्म जीवांची संख्या वाढवतात. त्यामुळे अ जमिनीचे पोत सुधारते आणि पाणी जुरून ठेवण्याची क्षमता वाढली जाते.
शेतकऱ्यांना योग्य प्र प्रशिक्षणाची गरज असते सेंद्रिय उत्पादनांना बाजार पिटुकलं होणे आवश्यक आहे प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रिय शेती प्रकाई भातं तरी सुरू करावा. शासनाच्या योजनाचा लाभ द्यावा. शेतकऱ्यांनी प्रशि शिक्षण शिबिरात सहभागी व्हावे. ग्राहकांनी सेंद्रीय उत्पादनाना प्राधान्य द्यावे.
हो ना अगदी बरोबर आहे. म बाकी सेंद्रिय शेतीबद्दल तुमचं काय मत आहे.
सेंद्रिय शेती ही आपल्या आरोग्यासाठी पर्यावरणासाठी आणि देशाच्या विकासासा ठी अत्यंत आवश्यक आहे निरोगी माती, निरोगी शेती निरोगी आणि निरोगी जीवन हे सेंद्रीय शेतीचे खरे ध्येय आहे.
असंच पाठव हो ना अगदी बरोबर आहे वर्क त्यांनी वर्क जी आहेत ती आपण भरलेलेय. हो ना हो ठीक आहे. त्या खाली
शेतकरी शेणखत हिरवळीचे खत आणि गोमूत्र याचा वापर करून भरगोस उत्पादन घेत असतात. हरतिक्रांती नंतर रसायनिक खतांचा वापर वाढला. त्यामुळे उत्पादन वाढले पण जमिनीची सुपीकता कमी झाली त्यामुळे पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाल
कुठं पडल थांब घेते थांब हो ना अगदी बरोबर आहे तुमच
सेंद्रिय शेतीमुळे मातीचे धूप कमी होते, भोजन स्वच्छ
मत आहे तुमचं
भोजन स्वच्छ राहणे पक्षी, मधमाशा, गांडूळे आणि इतर उपयुक्त जीव चे संरक्षण होते. वातावरणातील प्रदूषण कमी होणे आणि हवामान बदलाचा परिवा परिणामानंतर नियंत्रण ठेवण्यास मदत होणे सेंद्रिय ना हे रासायनिक अवशेष नसतात, त्यामुळे कर्करोग, मधुमेह त्वचा रोहानी इतर अनेक आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. मुलांच्या आरोग्यासा ते ही सेंद्रियांना अधिक सुरक्षित मानले जाते.
हो ना अगदी बरोबर हाय तुमचं मत त्यामुळे आपण सेंद्रय शेती तुम्ही पण करा आम्ही पण करू आणि आपण इतरांना पण प्रेरित करू की सेंद्रीय शेत ती करा आणि खूप छान आहे हे रासायनिक शेती खूप वाईट हाय आपल्या शरीरासाठी आणि आपल्याला उत्पादन पण तेवढं मिळत नाही. तुमचा दिवस खूप छान जावोत. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं बाय बाय.